विचारते माझ्या घरांच झालं.
हा बोल हा हॅलो.
मावशी बरी आहे का गं?
गेले होते.
हा काय बोलवल नाही का भावना काकी याना सांगितलं नाय तू
अम्म
मावशील सांगितलं नाही का भावना काकी आली म्हणून. हा हा मलाच कराव लागल मग फोण
अं करा ना मग
बर दादाच काय काम चालू होतं. कोण आलत दादा कोणता दादा आलता मोठा आलता की लहान आलता तुमच्यासोबत.
अ लहाना
हाव का
हा.
रेलच्या भैयची तब्येत चांगली आहे का ग तू भेटून आली.
नाही.
मगं.
अ जायला आता किती दिवस झाले.
तुर जाऊन एक काय मंग इचछ येत
म माझी शाळा चालू आहे मी कस काय जाईन.
कस काय जाऊ म्हणजे रविवारी जाऊन येतय ना.
हा रविवारी जईन आता. चल मी घेऊन जाते उद्या तुला चल तिकडे उद्या शाळा आहे.
अंग शाळा सुटल्यावर जाऊ ना.
हं चालेल मग.
बर बर. हम ये तुला काकनं बोलवलय येशील का तू गावात न.
हा येईन नं
स्वराला पण शिकवत जा बर का आली म्हणजे भांडी संपल्यात तुझ्या खेळाचे, ना घेऊन ये स टोपलं बर इकडे खेळायला.
अं हां.
ह्यालो बर बर ये मग उद्या आ ठीक आहे.